झाला जेवण तुम्ही का बनवल्या. तुमचा झाला का जेवण? हो झाला.
हो झाला.
बनवल्या. का बनवल्या.
काही नाही अ आज हे.
. बाई कुठे गेली बाई का करत आहे? आम्ही उसड.
बा.
हम्म जावई कुट गेले?
जावई आज कामाला नाही गेले आज घरीच आहेत गुढी--पाडवा आहे म्हणून.
सासू कुठ गेली?
. हा. तू कामाला जात होतीस का?
हो कापसाले.
हॅलो.
ह कोटी हसू का काप्स. हो हो. आ.
का आजचे काम झाले वाटते.
हम्म.
हम्.
हम कोटी जाताय. अ हम्.
लग्न होता लग्नाला गेले होते जावई.
हा.
कालच आले. अ लक्ष
हम् नाहीय आहे आम्हाला पत्रिका बा. का देतच देतच नाही का आम्हाला पत्रिका.
हम्म येशील म्हणलं होत लग्नाला, पत्रिका नाहीय म्हणतेस.
हम नाही येऊन पैसे लागतेच. लग्नाला याले.
आम्ही जाऊन आता येऊन जन.
हम्म, येतो मला आता तर जागा नाही होत गाडीवर.
हा.
हम्म, कामही नाही आहेत.
पेट्रोल महाग झालाय.
हम.
डीझल महाग झाला आहे गाडी वर कशी मोजके लोक हो केले लग्नासाठी मोजकीच लोक. क खर्चा हो म्हणून आ कालय
हो. नाही देत आम्हाला पत्रिका ते.
तसच काढाय लागत खर्चाच्या काळात सिलेंडर
जेवली का बाई नाही जेवली बाई जेवली का नाही जेवली
बाई जेवन केले, जेवले.
दिवस मस्त्या मस्त्या मस्त्यास मोबाईल प ह
हम्
गावाला काधी जाता?
तुच्या रस्त्या स अ....
हंह गावाला कई जाता. ह
ता
हम्
ठीक आहे, मग फोन ठेवं.
हांव. होंव- हों -होंव. ठीक आहे. जाऊया लकां. कोणती दवाई तुमाला मिळाले नाही. कधी कायलै ख्याले. नाहीं. म्